हॅलो हॅलो
हा बोला
येतोय का आवाज
हा येतोय आता
हा पाऊस आहे का मग
हा पाऊस येतोय जास्त नाही आहे. आज सन सन त्याचं
चालय आमच्याकड आहे पाऊस
हम्म आमच काही नाही आता हे भुईमूग पेरायचं भुईमूग पेरायचं आणि हे भेंडी नाही गा ते भिंडी लाविते आणि ते असंच भाजीपालं हा भाजीपाला थोडा थोडा
घरगुती खायासाठी
हा भेंडी गोरानी परत वॉल
भरपूर येचल आमचे झाले भुईमुंग पेरून भातात भातात पेरल्याती आता येतील लागवडीला
हम्म आमचे पण आले सर्व पात उगऊन
हम् बाकीच त
हा
रानबाज काही आणले होत्या का या वर्षी
हा आणली होती एक हिच्या आईची ची् तुमच्या आई हाय का
चाळीची भाजी भेटते ना आमच्याकडं ह्याच्यातन गेला तू हम्
आमच क भेटती चाळीची कोंबरेची भाजी
कोंबड्याची पन भेटते
हा
आम्हाला द्या ना मग थोडीफार
घेऊन जा मग
आमच्याक नाहीये ना आमच्यात कोंबड्याची भाजी नाही भेटत. नको न म्हटलं.
आमच्याक भेटती. भाताचं बी कोणतं टाकू यावर्षी
आ खरीप घरी कोळफी लावली टाकली ना हळी कोळफी
हा
तुम्ही कोणते टाकले?
ऊसन
कोण
ह ते लागलं ह्या वेळी सुंदर भात नाही का ते टाकलंय. ते वाढत ये ना त्याच ते दुसरं नाही वाढत. त्याच्यामुळे मग सगळ्या बियांनानमधून तेच वाढत ये फक्त ते बाकीच जास्त नाही वाढत ये त्याच्यामुळ ते नाई टाकेल हं
अच्छा! आम्ही पण हे केलंय टाकले ते
तेच भात ये का तुमच्याकडे?
नाही सुंदर नाहीये आमच्याक घरी कोळपी ना हळी कोळपी
हा म ते करत ते वायसार नाही का? ते आमच्या ग
वायसार पण लावलंय.
हा आणि अजून ते इंद्रायणी
इंद्रयानी पण
हा
भारीये मग चांगली भाता लावल्यात या वर्षी पण
हा मग.
पण पाऊस पुरवल का या वर्षी पावसाचा काय अंदाज वाटते तुम्हाला पाऊस पुरवल का?
पावसाच काय सांगता नाही येत.
हम्म बाकी?
आम्ही आवनीला माणसं भेटतील का पण औऊनी घेतले होते आत्ता दिसेना आठ दहा दिवसांनी अवनी घ्यायची.
आ भेटतील ना तुमच्याकड नाही ना माणस राहती.
आमच्याक हे सर्व एकखट्टी चालू होतेत ना माणस नाही भेटती ना
हम्म आमच्याक हाय चारशे रुपये रोज घ्यात्या बावीस गावातल्या गावात तीनशे आणि बाहेर ये ना चारशे घेतेत.
नाही घेत्या की आमच्याक गावातल्या गावात आहे एक अडीचशे तीनशे रुपये घेतात.
हा बाय.
बाहेर साडेतीनशे-चारशे रुपये
हम्म
कमी घेतात.
पाऊस आहे का तिकडं?
पाऊस चालूच आहे पाऊस थांबायचं नावच घेत नाही.
हम्म
अवनी किती दिवसात येईल?
हाये एक आठ-दहा दिवसाची.
हा म तुम्ही बरे हेत. आमच्यात कोण नाही येनार तुमच्यात लवकर पाऊस पडतोय ना. आमच्याकडं लवकर पाऊस नही पडत.
नाही नाही आमच्याकडं राहतोय पाऊस लवकर मग बाकीच काय दुसरं काय लावलंय?
दुसरं मंग असंच भाजी पाला घरच्या घरी खायाला.
थोडा थोडा भाजीपाला केला. हा
दोडके लावलेत का नाही?
हा दोडके लावले घेवडे आणि हे
दोडके
हा वांग्याच वाफ, झेंडूचं, दोड दोडके लावलेत
मिरच्याचं रॉप पेरलं मिरच्या लावाव्या लागतील.
हा हा
हम्म काकड्या.
काकडी घेऊ तुमच्याकड चांगली होती पण गावठी
हा काकडी आणि मका
मका पण होते का?
हा
अच्छा
तुमच्याग नाही होती ना मी
आमच्याक पाणी जास्त राहते सडून जाते ना ती.
हा मका नाही होतं आमच्या गावात हाय मका
बाकी दुसरं काय लागवड केली?
दुसरं मंग अजून काही लावायचे पण मग अजून लाविल हळू हळू.
काय तुमच्याकड पाणी कमी राहतं त्याच्यामुळे
ग जास्त पाऊस नाही ना अजून
हम्म हम्म
अजून जास्त पाऊसच कूढं पडलाय?
नाही आमच्याक पाऊस झालाय मग त्याच्यामुळे लागवड नाही बाकीची करता येत.
हम्म...
मग तुमच्या काय पाव पावसाळी डोबळीन ते होत असेल त्या टाईमिंग
ह पा हा होते ना.,,
हम्...
जास्त करू न मका आण काकडीच आहे इकडं आमच्याक., -
तुम्हाला तिथं मार्केट जवळ आहे ना., - अ म्ह मार्केट भेटतय का पण
हा मग बेसुध आहे पण
अरे वा
तुमच्या गव्हाचा असतील ना का आकड्यात पाणी
काकड्या होते ते आमच्याकडं.
हा...,
नपिक एवढ ने येव,
हम्म..
ह. ह.. हा.. अजून काय काय आता आता सध्या काय चालू आहे फि,
आता सध्या ते हेच ना मग, ते भाजीपाला लावायचं का आमच आले थोडं थोडं भेंडी घेते,
भेड ते आहे का?
हा...
ह.
मग पावणे येवस्तोर मग हेच लावायचं काम करायचं,
आवणी कस, कोणत्या पद्धतीनें लावतात तुमच्याकडे,
आवणी गावठी पद्धतीनच,.
नाही आपल्या ज वेळा आहे मग काय.,
आमच्या काही काही गावठी पद्धती ना काही जपानी लावतात. दोरी व हम्म दोरी वर लावतात
हम ह येतो म्हणलं.,
ब लावलं तर जास्त महत्त्वाच आहे ना,.
हा हा..
मग ते दोरीवर लावलं का मग त्याला चुरायाला द्याला आव
बानवे. मग खत कोणती दयेत त तुम्ही??
खत आमच्या इथे शेणखतच राहतंय तें शेणखत राहत तें युरिया सम्राट.
युरिया अन सम्राट वापरतात का
हा त्यामुळे जास्त शेणखत राहतय त्ये युरिया तें पण आत
युरिया ऑर्गनिक. जास्त वापर करायचा त्याला काय काय हे आहे का? केमिकलचं आता सम्राटन, युरिया नही वापर करायचा जास्त, युरिया मुळं, जमीन नापिक होते ना आपली,
हा.
कारण ऑर्गनिक शेण खताचा जेवढा उपयोग करता येईल तेवढा करायचा.
हा.
त्याचे शेण, खतं, कारण तो युरिया ने, जमीन, नापिक पूर्ण हे होते. दुसरं पीक घ्यायला, परत युरिया नाही होत युरियाच लागतो त्याला. त्याच्यापेक्षा शेण खत. सुपरफास्ट बॅटरी हे, खत, वापरली बर झालं.
ह, तुमच्याक, शेणखत वापरित्यात ना.
ऑरगॅनिकच करताय ना आम्ही शेणखत वापरतो हं ह्.,
आवनीला माणसं, भरपूर, लागाव्यात ना.
आवणीला माणस लागतात ना तरी दररोज,. पंधरा वीस माणसं लागत्या तीत.
हं.
बरं चार महिने, काही. नाही.
ते माणसंच.
बाकी,.
हा बाकी काय नाही.
चालेल मग.
हा,
काय.
हुं.